हॅलो
हॅलो हा येतोय ना आवाज?
हा येतोय की बोला.
हा ठीक आहे आपला मगाशी विथ कोणता विषय चालू होता संभाजी महाराजांबद्दल चालू होत ना आपले हा इ हम्म ठीक आहे तू पण करते ना बलिदान मास
हो मी पण करते मी कसं जास्त करून नॉन व्हेज अ म्हणजे मी दोन वर्ष तसं ते न म्हणजे अ बलिदान धरायच्या आधी मी खेळतच होते ना मग जसं बलिदान मास धरायला चालू केल ना तसं माझं नॉनव्हेजच बंद झालं.
म्हणजे मन
हो एकदमच मन उडलं अच्छा. आणि मग मी नॉनव्हेज सोडत होते. गोड पदार्थ प्लस माझा बड्डे येत होता म्हणजे त्याच पिरियड म मध्ये माझा बड्डे होता तो बड्डे मी सेलिब्रेट करत नव्हते. आणि नंतर न मग आपले चप्पल सोडणे
एकच मिनटं हा भैया भैया भैयू. भैया हॅलो हा उम्म बोल.
हा मग चप्पल सोडणे, गोड पदार्थ सोडणे, बेकरी प्रोडक्ट्स सोडणे हे सगळं सोडत होते सोडलेलं मी आणि हे व बाकीच काही नाहीये. गोड पदार्थ मण चहा सोडलेला गोड पदार्थ मध्ये गोड पदार्थ पण खाईत खाईतच नव्हतो सोडा मी पण असं स्ट्रिक्टलीचं पाळलेलं. पाळले होतं. म्हणजे आमच्या पण घरात कसं हो म्हणजे आमचे पप पा आहेत ना म श्रात जास्त हिंदुत्वाला महत्व देतात म्हणजे धर्माला लय महत्त्व देतात जास्त म्हणजे धर्मासाठी हाम. आपल्या धर्मासाठी कोण छत्रपती शिवाजी महाराज आहेत किंवा छत्रपती धर धर्मवीर अ संभाजी महाराज असतील. त्यानी आपल्यासाठी बलिदान दिल्यात नाहीत का मग आमचा पप्पा काय म्हणतात तुम्ही हे अ बलिदान मास धरा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे जे अ म्हणजे अ त्यांनी जो इतिहास घडवलाय किंवा ते स्वराज्य जे घडवलयं ना त्याचे धडे तुम्ही घ्या मी तुम्हाला त्यांना नकार देत नाहीत असं म्हणतात. त्यामुळं कसं हम्म मी धरणार म्हंटल्यावर पप्पा म्हटलेत तू धरच तू काय जसं तुला इ च्छा असेल तस धर म्हणले घरातली पण सपोर्ट करत होतीत. म्हणलं हा मी एवढं एवढं सोडणार मग मम्मी मला म्हटली की नको चप्पल वगैरे सोडु नको कारण की ऊन असतंय ना रखरखत ऊन. आणि त्यात माझ कॉलेज जरा लांब पडत होतं त्यामुळे कसं चालत तीय म्हणजे लं त्याना एक पाय भाजणार आणि अक्षरशः पाय म्हणजे लाल होणार. असं येऊन म्हणजे मी आलेल्या असं आडवीच पडणार. आणि असतीला पहिला तेल लावणार कुठं काय करणार. खरंच ज म्हणजे आपल्याला इतका त्रास होतो नुसता पाय भाजल्यावर खरं आं संभाजी महाराजांनी संभाजी महाराजांसोबत जे हाल झाले आहेत किंवा त्यांनी जे चाळीस दिवस काढले ते त्यांनी चाळीस दिवस कशे काढले असतील हे आता विचार करा येतोय मुनार तरनीया हां
जमणार नाही तोत त्रास
अजिबात नाही कोणाला हा नाय नाय नाय नाय कोणाला जमणार नाही. आ हा आता ते फॅशन करत्यात ना म्हणजे ह्यो मुलं अ चंद्रकूर लावणे किंवा दाडे शिवजी महाराजांना ते परत महाराजांसार तिकडंना फालतू पण आहे तुम्ही जर त्यांच्यासारखं एख अर्धा कर त तुम्हान काम जर करून दाखवलं ना तर तुम्हाला लो म्हणते किंवा आत्ताच्या सध्या हा म हो मा हावाम ब तेसला नकोच आपल्याला हां. हा आणि तेव कसं वर-वरची सेवा दाखवायची आणि त्या अशी शिव जयंतीला नाहीतर कशाला तर तेवढं वगैरे मिरवणूक काढत्यात त्यापेक्षा एखादा अ ट्रॉलीवर एकखरदा देखावा करा किंवा शिवाजी महाराजांनी कस गड किल्ले जिंकले, त्याजा तुम्ही एक इतिहास दाखवा ना, तो हा तो तो एक चांगल ये. तो एक चांगलं वाटेल. पण हे का हे गाणी लावून धिंगाणाकडून नाचायचं वगैरे अजिबात नाही पटत ते भले तुम्ही, अ ढोल पथक ठेवा. ओके ते पण कारण की ते शिवकालीनच आहे, हो ओ शिव कालीनच आहे पण ते ढोल वगैरे कशाला प्लस ते तलवार बाजी वगैरे खेळणारे असतात की ओ ते जरी ठेवलं, तरी पण कसलं भारीच
आणि मुलांना आपल्या कळतंय पण ना अम
हो आणि आताच्या सध्याच्या मुलींना ना म्हणजे जी मुल अशी अ म्हणजी जी टिळा वगैरे लावूण असतात ना ती काय करतात तशी फॅशन वगैरे करतात आणि मुलींची छेडानी काढतात.
छेडा काढतात विचार त्यांची घेतलेली नाही येत फक्त ते त्यांच रूप घेतल्यात फक्त त्यांच ते विचार त्यांच म्हणजे जे सामर्थ आहे ते त्यांच्यात नाही ये ते आताच्या मुलांमध्ये
हम्म, म तेच कि आणि कसं आता सध्याच्या काळात ना एकतर बलात्कार, अत्याचार इतकी हुंसा वाढलीय ना भयान न का ओ, मुलींना साध अस बाहेर पडण्याची पण भीती वाटते. काय इतकं इतकं, जग बदललेय ना भयानक म्हणजे
म्हणजे आता माणसांमध्ये माणुसकी राहिलेली नाहीये.
अजिबात नाही ओ आणि कस आता परवाच एक झालय बघा त्या चार वर्षाच्या बा पो हा, मुलगीवरच बा हा आणि व वय पण असू दे म्हणजे हा किं बाबा हा कमी वयाचा किंवा काय जी लहान आहेत. कमी वयाने जी कमी आहे ती पण प्लस जी वयाने जी मोठी आहेत आजोबांच्या लेवलची ती पण तशीच अस म्हणजे इतकं बदललेय ना जग सध्या लईच आ हाआ भयानक भयानक
त्यामुळे विश्वास तर असं कुणावर पटकान ठेवायचं नाही आप आपल्या मुलांच्या बाबतीत अजिबात कुणावर विश्वास आपणच आपल्या मुलांच म्हणजे सिक्युरिटी साठी काय करता येईल ते बघायला पाहिजे. बाहेर म्हणजे त्यासनी अ बाहेर वगैरे जाऊ नका कोण काय दिलं वगैरे
खाऊ नका हा आणि सगळ्यात महत्वाचा ना मुलींना म्हणजे मुलींना एक शिकवण्याची गरज आहे बॅड टच आणि गुड टच हे शिकवायलाच पाहिजे प्रत्येक नाही मी होय नाहीतर इतकं हाल बाद येत ना पुढे भयानक
होय होय.
खरच की लय जग बदलय.
होय. खराब झाली सगळं आता म्हणजे लोकांचाही विचार अस एवढं घाणेरड झाल्यात ना काय बोलायचे नाहीत.
बोलायच ये.
आणि ते कशामुळे झाले हे सोशल मीडियामुळे झाले. सोशल मीडियावर, बघून हं ए आय च पण आहेच, ए आयच पण काय प्रॉब्लेम नही, ते काय आपलं वाईट करा, हे काय, अस काय नही असं समजत त्यांनी, हं खरं सोशल मीडियावर, जे रील ये तात, जे लोकं बनवतात, त त्यातून पोरं जे घेत कारण, ते त्यांच्यामध्ये कसं, समज नसतं, त्यान आपण काय कराले, काय नही. ते आकर्षक वाटतय, त्यांना. आणि आकर्षक वाटल्यानंतर, ती वाहज- वाहत जातात, त्यामध्ये आणि त्यांना कधीच चुकलं, पण ते त्यांना कळतच नही, की आपण बाबा कधी चुकलं, आणि हे कस हे पोरं आपलापन बाहेर, कारभार करत असत्यात, घरी मो त्यांना सांगत नहीत, विचारत नाहीत, जर म घरात माहित असलं मग ते पालक सांगतात ना, बाबा हे वाईट ये, हे खराब ये, असं
हो आन, ते बोलल्यावर, त्यां मुलांना राग येतोय, असंच बोलले घरात बोलले खरात
हं आणि मग बाहेर जाऊन, असं नु चुका करतात आणि ते अशी चूक करतात की, एकेकाणा तर आयुष्यभर, पश्चाताप करत बसाय लागते. तर ती चूक सुधारता येत नही, अशी चुकां होऊन जात्यात, मुलांच्या हातून मंग मला तर असं वाटत की पालकांनी आणि मुलांनी म्हणजे त्यांच्यामध्ये तो हे असावं, बोलणं म्हणजे, पोरांनी आपल्या सगळं आई-वडल सोबत शेअर कराव, एवढं तरी नातं त्यांचं, म्हणजे चांगलं, म्हणजे असं
म्हणजे? पालकांच आणि मुलांच नात ना, एकदम मैत्री टाईप असावयला पाहिजे, मला, असं मला
पालक कस करतात, मुलांवर दबाव आणतात ना, तिथंच ते चू कतात, मग त्यांना वाटत, हे अ पालक ओ, म्हणजे ते वाटतात, व्हिलण येत आमच्या लाईफ मधले, असं वाटतं मुलांना, त्यांच पण मर्जी विचारात, घ्यायला पाहिजेल, आप ण हं त्यांच पण आपलं, विचारात घ्यायला पाहिजे, काय चुक काय नही बाबा, त्यांना पण करू द्यायलाच पाहिजेल, म्हणजे त्याशिवाय पण, ते शिकणार नहीत. होय बाबा चुकले, चुकल्याशिवाय पण, कळणार नही त्यास्नी, आणि त्या आप पण जेवढं सांगून, त्यांना अस कळणार नही, तेवढं त्यांनी ती चुक-चुकीत, पण ते शिकवून घेणार. तेवढ छान, एवढं पण खरं चुकीचं, वागू द्यायचं नही कि फालतुगीरी करावं, वाया जावं, हा अशे नही. हां जिथं आपल्याला चुकीच वाटतं, तिथं अ थांबवायलाच
त वाया गेलेली, मुलं ना सुधरत नहीत.
हं आणि कसं, हे वय असते ना, किशोराव अवस त्यां पोराची, त्यावेळेला ते काय करल्यात, काय नही? त्यांना असत हवाय, हवा आलेली असते, त्यांचा डोक्यात हवा, आम्ही आता मोठे झालोय ह्हणं ह्हणं, म्हणजे एकवीस-बावीस ओलांडोस्तर त त्यांचं ते असतच, त्यांच थोडंसं, एक
आणि जे हवा यायला, होय आणि अभ्यासाच्या वेळेला म्हणजे पंधरा नही पंधरा ते सं वीस पर्यंत, जे वय असत ना, ते पूर्ण असुन खेळ घालते, एक ऍट-अट्रॅक्शन अस ते मुल
अट्रॅकशन असते आणि चुकीचं, चूक- बरोबर काय, कळत नाही त्यांना.
कळत नाही, हं खरं ती कधी, चूक होऊन बसते हे त्यांना पण नाही कळत, आणि लई मोठी चूक झाली कि मग, सुधारायला पण, असा वेळ नस
हा मग काहीतर आणि ते चुक लपवायला आणि काहीत चुकतात
चुक करतात मने चुका हर चुका घरत बसल्या निस्तरायला पुढं पालक त्याला मला आवघड हुतय हम हा
खरंच की आत्ताच जगच पूर्ण बदलले आमच्या वेळेला असं नव्हतं कुटं पण बाहेर खेळा किती पण खेळा काय असणी निवांत रायताळ राहायचं खरंच कि दोन हजार हा आता नाही आत्ता नाही नाही अजिबात नाही राहिल
कधी लोकांची मानसिकता बदलेल आणि काय करून बसतील कधी
नाही सांगता येत नाही हा
अजिबात सांगतय त्या मानसिकते बद्दल
आमची ही लास्टची पीढ़ी जे सगळे बघितले म्हणजे खेळ असो किंवा काही असो
कोरोना, नोटाबंदी हे भ्रष्टाचार हे सगळं आता हे तेच चालू आहे ना दिल्लीला सोनमग जे
सगळं सगळंच सगळं हम्म सगळं बघितलं हा आता बाकीच काय बघायचं राहिले ते पुढच्या हा आता पुढची पिढी काहीच बघणार नाही त्यांना काहीच माहीत नसणार जव जेवढं आपण सांग ह बस ह
हा आपणच आता आपल्या तोंडी सांगून त्यांना कळणार आहे आणि आता काय तोंडी पण सांगायची गरज रालेली नाहीय कारण ते सोशल मीडिया पासून ना सगळं येत असते त परत परत रिपीट होतात हा
हा
जेवढं सोशल मीडियाला फाद्याचं आहे तेवढंच नुकसान पण आहे पाहीजे जेवढं आपण लहान मुलांपासून मोबाईल वगैरे हा ठीक हाय
हा